बोल्लात हम हा कमी आहे का?
हॅलो ताई
हा येतोय
हो येतो येतोय
येतोय ना
अहं नमस्कार म्हटलं.
नमस्ते नमस्ते
अ हे काय नाही हल्ली अ महिलांना प्रत्येक महिलेला काही ना काही करावस वाटत नाय.
हो तेच ना म्हणजे असंच बसून अ राहण्यापेक्षा काहीतरी पाहिजे आपलं आपलं स्वतःचं असं, म्हणजे आता तर वाटतं. ते हा आणि तेच चांगलय खरं म्हणजे थोडस आपलं स
आणि अ आता ती काळाची गरज पण झाली नाय का.
ह पूर्वी चालून जायचं पूर्वी म्हणजे कसं अ हां बोला बोला बोला
काळाची म्हटलं
हो हो गरजच झालीये ना ती, म्हणजे केलंच पाहिजे काहीतरी हम्म चूल आणि मुल येतोय आवाज? हॅलो
हॅलो हां येतोय ना आवाज?
हो हो
येतोय ताई आवाज हा हा हा तेच ना हो हो हो तेच ना आता नाय हो का का बरं काय नाय नाय नाय मला नाय आवडत ते बोलताना हे करायला हा मी देत एकलीच बोलते हा तेच ना आता येतो. येतोय आता?
हा बारीकच येतोय.
बारीकच येतोय.
हम्म
क्लिअर
बरं काही नाही अ हे म्हटलं महिला सक्षमीकरणाचं हल्ली प्रत्येक महिन्याला काही ना काही करावस वाटतं स्वत स्वताहा काहीतरी करावं थोडसं संसाराला आर्थिक आर्थिक हातभार लावावा.
बरं हा आणि ते होतं ना तेवढं ते केल्यामुळ कसंय तेवढं तुमचं हे पण होतं थोडसं कॉन्फिडन्स जातो वाटतो तेवढं कुठेही हे करतात ना ते घरात घरात घरात राहिलं की मग शेवटी म्हणजे हे पैसाही हे होतो थोडस आर्थिक आलो हॅलो
हॅलो
हा येतोय ना आवाज हा बोला ना बोला ता हा हां बोला बोला हां हां
तर त्यामुळे आता काही काही महिला घर घरातच त्यांना घर संसार मुलांना सांभाळून काही ना काही करावंसं वाटतं. म्हणजे मुलांकडेही लक्ष देता येतं घरातली कामंही वेळच्या वेळी होतात.
हो ते तर
फावल्या वेळेत काहीतरी करून अर्थार्जन करून घ्यायचं असं ही काहींचं असतं नाही का?
हो हो ते तर आहेच.
तर काहींना म्हणजे बाहेर जाऊन जॉब करायला आवडतो. तसंही करतात काही बऱ्याच जणी पण ते बा बाहेर गेलं म्हणजे दिवसभर बाहेर मुलांकडे थोडं दुर्लक्षच होतं नाही का?
घरी पूर्ण सांभाळणारे कुणीतरी पाहिजे मग सगळंच असतं ते कामवाल्या बाईचं रुटीन अस तर समजा बाहेर जाऊन जायचं म्हटलं तर कामावाल्या बायांचं रुटीन कसं बसवणार? मुलांचं कसं बसवणार? हे चांगलं असतं मग हा त्याच्यामुळं मग हे चांगलं असतं की हम्म बोला ना
मला असं वाटतं की
हम्म
खरोखर जर कोणाला गरज असेल
हा
तरच हे करावं हे की नाही नोकरी किंवा आणि अगदीच जर तुमच्या घरचं जर चांगलं आहे सगळं व्यवस्थित स्थित आहे तर गरज नाही ना
गरज नाही करायची ते पण आहेच मी ते तर आहेच हो खरंच मग एक कुणीतरी गरजू म्हणजे गरजूला भेट जे ज्याला गरज आहे त्याला भेटली तर त्याचं परिवार पुढे म्हणजे प्रॉब्लेम कमी होतात ना त्यांचे काही होतं काय काय व्यसनं ना आडवून धरतात गरज नसताना करतात. जो खरंच गरजू असेल त्याला भेटत नाही हे पण काही म्हण जे योग्य नाहीेये हा आणि कधी कधी कसं गरज असते पण मग मुलांना सांभाळायला कुणी नाही काही नाही? त्याच्यामुळेही मग शेवटी बसावं लागतं शांत
ताच बरोबर आहे
थांबावं लागतं घरात
तेच त्यामुळे अशा गरज असेल तर करावं नसेल तर मस्त घरातच राहून मुलांचं चांगलं संगोपन करावं.
तर आहे.
नही का, आता बाहेर हल्ली कस चालंय, बाहेर एखादी नोकरी करणारी म्हंटलं
हां हां.
कि ती, सकाळी उठणार, कुकर लावणार, वरण भाताचा, पोळी भाजी करणार. कशी-बशी करणार आणि स्वतःचा डबा भरणार आणि जाणार. ते कोणा हातानी घ्यायचं म्हणलं, कि ते व्यवस्थित जेवत, पण नाहीत, हो घरात
जेवत नाही आणि ते जेवताय की नही, ते बग-बघायला पण मोठ्या माणसांचं ठीके ये, पण लहान मुलं असले, तर ते खाताय की, नाही? त्यांच्याकडं, लक्ष देणं, ही गरजेचं ये, हो तेच त, हो तेच आपण असलो, तर मग स्वतः सांगून, त्यांना हे करा, हं.
थोडस फावल्या वेळात, काहीतरी छोट मोठं काम केलं. काही ऑर्डर घेतल्या वगैरे, ज्या कि, म्हणजे कोणाला शिवण येत असेल, तर शिवणार च्या, कुकिंग येत असेल, तर कुकिंग च्या
त हां
अन, तसं करून म्हणजे घरात वेळ दिला, मुलांकडे लक्ष पण राहील, आणि तुम्ही मुलांना सॅलेड करून द्याल, जेवताना कोशिंबिरी, चटण्या
आं
आज कोशिंबीर केली, उद्या चटणी परवा भजी, काय
तेच तर, त्यांच्या हात चाल, हो हो आणि आता ये ना, खर तर ते क्लाउड किचन मुळे, ना त बऱ्याच बाईक् त्यांना घरातून, म्हणजे ते कमवता, पण अन त्यांचं रुटीन पण बीघडत नाही, आपण जो केलेला य, तोच टाकायचाय, ते क्लाउड कि की, ही पण संकल्पना छान ये, तशी त्या मानाने, अं होकी नाही, म्हणजे पैसेही मिळता, वेगळं काही करायला, पण नको. आणि जे बाहेर राहताय मेस लावलेलय, तर मुलांना व्यवस्थित घरच्या सारखं, जेवणही भेटतय हो की नाही, ह्हणं ह्हण, ही संकल्पना छ, हो छान ये ती संकल्पना, म आवड त, हो हो दोन तीन डब्बे, जास्त नाही, किंवा आपल्-आपल्याकडनं जेवढं शक्य ये, तेवढं, हां तेच त झेपेलं एवढंच करायचं, हो बरोबर
व्यवस्थित खाण-पिणं होत, आणि हल्ली घरात, आता एक दोन माणसं, तीन फार तर तीन माणसं त्यामुळे कसय, की अ भाजी जरी पाव किलो ची, केली.
केली तरी ती, उठत नाही तेवढी, संपत नाही, संपत नाही तेवढी. हो नही संपत खरंच
जेवण केलं का, दुपारचं तू? दुपारी संपून जात, संध्याकाळी पुन्हा ताजं होत आणि मग ते
त्याला चांगलं घरचं जेवण, पण मिळ
हो हो तेच ना, मग असं हे पण चांगलं ये, आप पण म्हणजे अ
चांगला ये तो क्लाउड किचनचा हो, हो. चांगलं आणि खूप लेडीज चालवत आहे.
पैसे तर देणार आहे. पण त्याने खाऊन त्याच मन समाधान होईल त्याचे आशिर्वाद पण चांगले मिळतील त्याची तृप्ती झालेली त्याचा पुण्य तुम्हाला ही लाभ नाही का करणाऱ्यालाही
महत्वाच हा ते तर आहेच तेच त
पण गरज असं माझं तर म्हणणंय गरज असेल तर कराव जर तुमचे यजमान चांगले कमवत असतील घरातली सगळी सुबत्ता असेल घरात
हो ते तर आहेच मग गरज नाही कशाला धडपड करायची. जर मुलांचे पण हाल होतात हो मग त्याच्या आणि मनावर पण थोड परिणाम होतो वर्किंग वुमनचे मुलं असतात ना कधीकधी थोडंसं त्यांनाही होतं.
त त्यामुळेच म्हणजे असं करावं माय महिलांनी मी तर ह्या मताची आहे म्हणजे मी तर नेहमी म्हणते क आता मी क्लासेस वगैरे घ्यायचे त्या मुलींना म्हणायचे तुम्हाला गरज असेल तर कामं करा नाहीतर तुमचं स तापुरती एखादा लाव शिका स्वतः स्वतःचे पैसे वाचवले तरी भरपूर झाले ना ते. हा ती पण कमाईची आहे पण तुम्ही मुलांकडे लक्ष द्या मुलांना म्हणजे तहान लाडू, भूक लाडू, कोशिंबिरी, चटण्या काहीतरी वेगळं संध्याकाळी चार वाजता वेगळं काहीतरी करून त्यांना गरम गरम खाऊ घाला. याच्यात जास्त लक्ष द्या मी प्रत्येक वेळेला सांगते. आणि अगदीच जिला गरज आहे तिला पर्यायच नाही शेवटी म ते करणं भागच आहे असं.
ते तर त्याला त्या त्यांना तर नाहीच परय त्यांना करावं लागणार आहे समजा आणि आजकाल काय झालंय ना हे भरपूर अ मोठ ले म्हणजे लोन घेऊन घरं वगैरे करतात मग त्यांना पर्यायच नसतो कारण हपता तर फेडायचाच आहे. हा हे पण झालंय. घर मग होऊन जातं आणि त्या ठराविक वयात पळून होतं मग ठीक आहे ना. तोपर्यंत तुमच हे झालं की मग बऱ्याच सोडून पण देत आहे बरं का बऱ्याचश्या लेडी जे मोह नाही धरतये ठीक आहे चला मूल लहाने किंवा लग्न झालं तीन चार वर्ष करताय बाळाचा विचार बाळ झालं की सोडून पण देत आहेत. ते पण एक आता म्हणजे आ झालंय तेवढं आता हो हो वाढलंय. तेवढं समंजस पण झालंय आजची पिढी तशी समंजस आहे हम्म. असं हे का नाही आहे का करिअरच करिअर असं हम्. तेच ना हो हो हो. आणि मग अ त्याच अजून पण असावं एक वर्ग आहे करिअर करिअर करता आणि त्या करिअरच्या नादात बाकी सगळं पुढे होक लग्नाचं वय निघत मुलं बाळांचं वय निघ
हो निघून जात आणि नंतर मग पच्छातापाची वेळ येते.
हो ना काहीच नाही राहत त्या. हो, तेच तरच वेळत.
हा, नाही तेव्हा जेव्हा
हा, करतात. बरोबर, घरचे बरोबर करतात, वयस्कर लोक.
हा, तेव्हाच लग्न वया लग्नाच्या वयातच लग्न करावं. मुलांच्या वयात मुलं ही होऊन द्यावीत. आणि मुलं चांगली पाच दहा वर्षाची झाली की, त्यानंतर तुम्हाला काय करायच ते करा. लवकर मुलं झाली तर चांगली आहे ना. पुढे तुम्ही पण मोकळे होता ना? मग तुम्हाला जॉब करायचा जॉब करा. व्यवसाय करायचा व्यवसाय करा, घरातून करा, बाहेरून करा. मुलं जरा थोडी एक सहा-सात वर्षाच झाले की तुम्ही पण बिंधास, नाही का?
ताई, कॉल झालाय. मी करू का इकडून तुम्हाला परत? बोलूया आपण. हां, मी करत ब का लगेच? हो, हो.